हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोल आवाज येतोय.
हा येतोय.
हम् बोल काय?
काय चाललंय?
काय नाही निवांत बस तुझं काय चाललंय?
मग?
तुझं काय चाललंय?
काय नाही बसलोय झोपलेली हम्म.
मग शाळा कधी? चालू होणार आहे तुमच्या?
हा.
नाही अजून नाहीच सुरू झालेलं बघू ऍडमिशन टाकायचंय आता.
होय का. ऐक की मी मी मी एक एकदा लास्ट टाइम आल्यालो का नाय.
हा
मग तेव्हा तू ते हे बघ काय बनवले काजू मसाला.
हा.
मग त्याची मला एकदा रेसिपी सांग की म्हणजे मी बनवतो.
हम् बरं ठीक आहे सांगते.
हा.
अ पहिल्यादा काय करायचं? म्हणजे तो लिहून घे. सगळं.
पण ती मागच्या वेळी झा तस चांगलं झालं पाहिजे.
हा चालत मी सांगते लिहून घे म्हणजे. काय अस चुकवू नको लिहिताना साहित्य सांगते.
हा सांग.
एक कप काजू घ्यायचा. म्हणजे? आपल्या घरात माणसं केवढी आहेत त्या आहे त्याच्या काजू घ्यायचा दोन मोठे कांदे घ्याचे बारीक चिरलेले दोन टोमॅटो घे आपल्याला टोमॅटोची पिवरी करायची
प्युरी म्हणजे म्हणजे ते तेलात गरम करून परत पेस्ट
हा हा बरोबर नंतर चमचा आले लसूणची पेस्ट घ्यायची एक चमचा तेल घ्यायचं एक अर्धा चमचा जिरे आताच हळद घ्यायची एक चमचा तिकट आणि अ काय राहिल धनेपूड जिरेपूड म्हणजे बेसिक मसाले घ्यायचे सगळे दीड चमचा गरम मसाला घे म्हणजे गरम मसाला ऑप्शनल आहे टाकायचा असेल पण चांगला लागतो गरम मसाला किंवा मग असं काय जर हे म्हणजे घरगुती आणि जर आपला कस जर नसेल म्हणजे हे सगळे मसालेच बाहेर हे येतं काजू मसाल्याचा अ मसाला येत तो मिक्स करून टाक म्हणजे हे करायचा तो घेतला तरी पण चालतो हेि सगळं त्यात सेमच साहित्य असतं त्यात
जा
एक मला वाटतय की अ फ्रेश क्रीम म्हणजे ताजी साई असते ना आपली आपल्याकड नव्ह ते कर मग आपण ताजी सई घ्यायची म त फ्रेश क्रीम आप आपण कसं दूध उकळतो आणि त्याच्यामध्ये साई येते ती पिवळी वाली तशी नाही पण ज्यावेळीस जो दूध फ्रीज ला ठेव तो ना त्याच्यावर कि जर जर फॅट जास्त असेल तुझ
हा तिथे जमा होत हा हा हा
फ्रेश क्रीम हे आगे आणि मीठ घ्यायच चवीनुसार आणि कोच घ्यायची म आता तुमच बळ साहित्य आपल्याला लागणार आहे आणि ह्यात एक राहिलंच कस्तुरी मेथी पण घ्याय ची म्हणजे टेस्ट चांगला आहे कोथिंबीर म्हणजे
कांदा हकी कांदा तारीक करायचा पेस्ट बनवायची त्याची का तसच टाकाचा डायरेक्ट
अ एकदम बारीक चिर घ्यायचा टोमॅटोची पेस्ट बनवायची काय होत ते आपण कांद्या बनवायला गेलो ना तर मग उग्र वास येतो
होय का
ते आपल्यावर हाय. तू भाजून पण बेस्ट करू शकतो. किंवा मग कांदा नसायला आवडत त्यात तर बारीक, बारीक तर तू
मला नाही तसा कंद आवडत म्हणून म्हणल.
टेस्ट केलेली ठीक आहे.
हम् बर. आणखीन काय ॲड करायच त्यात. काजू, काजू, काजू, भाजून घ्यायचं ना.
अ एक कडई घ्यायची.
आणि का ऐक की काजू भाजूनच ख्यायचं का? हॅलो
हा बोल.
भाजून घ्यायचं ना?
थांबकी सांगते कि तेज मी. कडईत चमचा कडईत एक चमचा तेल घ्यायचं. त्यात हळद तीन चमचे अ हाल म्हणजे तूप, तूप पण चालते तुपात भाजलेल कसं चांगलं लागत. जास्त ते पण ह नाय मग तूप घ्यायचं एक चमचा म्हणजे तूला काय घ्यायच ते घे आणि काजू भाजायचे म्हणजे हलके म्हणजे भाजायचे म्हणजे परतून घ्यायचं असतात. म्हणजे सोने पर्यंत भाजून घ्यायच, परतून घ्यायच, नंतर काय करायचं त्यात कडईतं तेल टाकायचं. जिरे तडतडेपर्यंत टाकायच. कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा.
हम् बर.
काय करायच आल्ल-लसूणची पेस्ट आपण जी केलेली ना तू घरात जाऊन जर केली ना, तर काय कर केली आल्ल, लसुन. पण चेसतो. त्यावेळीस अं. थोडसं पाणी टाकून चेचायचं कारण काय होतं आपण अ पूर्ण असं म्हणजे वास असतो ना पू पण पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची. आणि अ पाच म्हणजे काय?
आललसूण किती घ्यायचं, थोडंच घ्यायचं का जरा जास्त?
कळ्या आल्ल घे आणि एक तुकडा सॉरी.
एक तूकडा आल्ल.
हा एक तुकडा आल्ल.
आणि कसं तसं.
हा.
हं बरं.
हा आणि टोमॅटो टोमॅटो प्युरी करायची जे आपण केलेली होती ना आता काय असतं की आपण बाजारात आणलेलं टोमॅटो असतात असं म्हणजे आंबट असते काय का आपल्याला कळत नाही ना मग आपण काय करायचं टोमॅटो प्युरी बनवायचे आणि थोडस तेल टाकायचं एकदम म्हणजे वेगळ्या कडाईत किंवा पातेला टाक त्या टोमॅटो थोडीशी परतून घ्यायची म्हणजे काय होत की परतून घेतले ना तर मग जो आंबट वास असतो किंवा असं जे हे असतं ना आंबटपणा
हा आंबटपणा त्याचा निघून जातो का त्यात
हा
ह
बोल नंतर काय आपण जे मसाले घेतलेले हळद लाल तिखट धनेजिरे पूड मीठ ह सगळं मसाले घालायचे आता मी तुला सांगितलं ना मी ही म्हणजे आप काय काय याचं कस असतं कि एवढे सगळे मसाले जर नसतील ते घाल ते पॅकेट मिळून जातं एक मार्केटमध्येध्ये अ म्हणजे बाजारात त तसं घातलं तरी सेमच मसाले असतात आपले अ ते घालायचे आणि पण घरचं कस घरचं केलेलं
पण मी बनवलेल येईल ना तशीच टेस्ट मागच्या वेळे आले
हा येणार.
तू सांग कस कस. पुढे सांग.
मग मसाल्यात अर्धा कप पाणी घालायचं. आणि मग तीन ते चार मिनट उकळून. उखळून द्यायच आणि मग काय करायचं. परत काजू घालायच. जातात जे आपण काजू परतलेले होते का नाही. ते घालायचे. समजलं का.
समजलं आणखीन.
हा आणि तीन चार मिनटं उकळून घ्यायचं समजलं ना तुला. अजूनंतर काय विचारायचंय का तुला. कळालं ना सगळं आहे का.
हम्म मागच्या वेळी झालेल तसं होईल का एवढंच विचारायचं होत परत काजू किती वेळ भाजायच.
म्हणजे सांगितलं की सोनिरे जोपर्यंत कलर येत नाही ना. तोपर्यंत भाजून हा म्हणजे थोडस सोनेरी कलर आला कारण काय होतं आपण काजू का भाजून घेत. तो आपण काजू. ले मऊ असत ना म्हणजे काय काय मऊ पडलेले असत.
बरोबर बरोबर.
असं भाजलं की कडक हो. आणि मग क्रंची लागतात ना चांगला ला हा बरं.
अरे मी मागच्या वेळ आलेल तर मला आवडडेल ती काजू मसाला तू बनव. मला आठवण झाली असं वाटलं आता काजू मसाला खावे आता चव झाले ना. म्हणलं आता तुला विचारू येतील. ती कसं बनवलेलं. मग आता बनवायला. होणार मग बघ तो आता सांग तो लिहून तर घेतलाय सगळं. बाकी मग तुझं काय. चालय.
का नाही मी निवताय आणि ऐक की. जी फ्रेश क्रीम थोडा. सांगू आपण म्हणजे काय करतो आपण मार्केट मधून आणतो ना.
हा.
हम् पॅस्चुराईज केलेली असती. म्हणजे काय म्हणतो आपण. अ म्हणजे मशी त दूध असते. ते ना, जास्त वेळ आता. आपण कसं बघ दूध आणतो ता ताजच वापरतो. त पण तस नाही जी पिशवी तन दूध आणतो त्याला. जास्त काळ म्हणजे पाच सात दिवस तरी टिकावा म्हणून पॅश्चराई म्हणजे फ्रेश काय म्हणत प्रॅश्चराईज केलेलं असतं मला. हा बरोबर मग. काय होत की आपण जी घरी आणतो त्याला फॅट जर जास्त असेल तर त जमून येतं. ते वरतीची साई. नाही म्हणता येणार त्याला पण साई टाईपच जमतं ती फ्रेश क्रीम असते त्याला फ्रेश क्रीम म्हणत ती वाटीत. काढायची, चमचा वाटीत घे. दूध नाही घ्यायच फ्रेश क्रीम घ्यायची कारण दूध जर आपण टाकलं. तर दूध काय होत की. गरम-गरम आपण बनवलेलं असत ते, मसाला आणि. त्यात जर दूध टाकलं तर दूध फाण्याची शक्यता असते असा.
हा,
फ्रेश क्रीम घ्यायची एका वाटीत काढायची, आणि विस्कर नाही ना, तिला थोडीशी पातळ करून घ्यायची अशी आणि मग काय करायचं. अ आपलं आपलं झालं ना ते. पाच मिनिटं शिजवायचं. आपण सगळं के. केलेलं आणि. अ शिजवल्यानंतर. कस्तुरी मेथी आहे ना म्हणजे आता कस्तुरी मेथे काय करतेात काय काय लोक ऑलरेडी मार्केटमध्ये भाजलेली पण येत. ते आणि भाजले मग. काय होत की असल्या टे ह्याच्या वातावरणामुळे ती जरा ह झालेली असते. मऊ पडती मग काय येते मऊ पडल्यांतर काय करायचं. पण ती तव्यावरती थोडीशी गरम करून घ्यायची चोळायची आणि टाकायचं.
मग त्या लफलीवर येतू का त्या कस. कस्तुरी मेथीचा.
काय, हा बरोबर फ्लेवर म्हणजे? काय आता कोथिंबीर आपण अशी प्रत्येक ह्याच्यात टातोच की पण कस्तुरी मेथीचा जरा अशी फ्लेवर वेगळा अरोमा अरोमासाठी टाकते. अरोमा चांगला.
बर बर ठीक आहे मी बनवतो आणि तुला सांगतो
मला फोटो पा
ह बनावन तुला पाठवतो ह चालते तू सांगितले तसच बनवून घेत
हा हा ठीक आहे ठेव का हा बाय